हॅलो, हॅलो हॅलो हॅलो हॅलो आवाज येतोय का.
हा आवाज येतोय का म्हंटलं, हॅलो हा आवाज येतोय का म्हंटल माझा. हॅलो आवाज येतोय का?
काा
हॅलो हॅलो हॅलो
पहिला साधा कॉल करून मग त्याहेजात ट्राय कर हॅलो
फोन डिसकनेक्ट करायचा नाई तेनी केला? फोन डिसकनेक्ट करायचा नाही केला? अत्ता आवाज आला बग हेलो हेलो
हॅलो
आवाजे त आवाज येतोय का?
नाही
हा आत्ता आला की आवाज हा बोला अ् जेवला का? मीअ्अ् आमी गारमेंटला कामालायं हॅलो हॅलो हॅलो आवाज येतोय का नाई हॅलो म्हणत्यात आवाज येतच नाई आणि हॅलो पहिला साधा काॅल करून कट करायच हअ हा हॅलो आवाज येतोय का?
हॅलो
हॅलो आवाज यतोय क कापा नईत रेंज मदे या हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो हॅलो रेंचा प्राॅबलेम रेंचा प्रॉब्लेम आहे वाटत!
रेंज आहे की फुल्ल हॅलो
म आवाज काय हा हॅलो
हा हा आत्ता आवाज आलं
हॅलो हॅलो
आणि परत आ हॅव
हॅलो आवाज येतोय का?
नाही आवाज गेला परत
आवाजच नईये फोनला रेंचा प्रॉब्लेम असल्यामुळं काय बाई
हॅलो
मला येतनई आवाज काॅल करायचा कट करायचा मदी मदी सादा करुन च केलत जरातो हॅलो काय आवाजच ये ना झालाय हॅलो - हॅलो